बोल सुले कॉल केला तर की दुपारी तेव पण खाली म्हणजे ते हे रेंजर्स नव्हती
हा हा
हा खालीच गेलं तर
प्लीज गेलाय तो
हा रिज रती ना
हम्म
ल रेचा खराब हे आहे ना मग
हम
काही मसाला घिसाला काढला की नाही
मसालाही नाही खाल्ला अजून
आं.
आता पोळ्याच करते
हा हा
पोळ्या करून घेतल्या कि मग खारीक मसाला मग भाजी करून घेत
हम्म हम्म
तुमच झालाशेल हा
सैपाक नाही झाला मी दाट टाकतो आता पालक हम्म पाल पालकातलं वर्ण करतो
हा
ह काय कर काय कर भाजीली
हम् हम
आता वरणच करतो म्हटलं टमाटर सकाळच्या पारी केल्या जाते
म का येतो
सकाळी चटणी चालते कराली पण आता हे संध्याकाळी तर भाजी पाहिजे की नाही
हा
हम्
संध्याकाळी रशाची भाजी एक टाइम कोरडं खाल्ल तर रशा ची भाजी पाहिजे एक टाइम
हम एक टाईम पाहिजे तस मग तू नेहमी असं पोळ्या पहिल्या करून घेता का
नाही नाही मी कधीही काही करते
हो का मी आपलं पहिलेच पोळ्या करून घेते नंतर भाजी
नाही नाहीत कधी कधी भाजी ही कोड्या नाहीत शक त्याच्यावर तुम्ही जादा भाजीच करून घेताय अगोदर भाजी भात नंतर मग पण आता पीठ सुरे ते कस ते गावरान ऊ आहे ना तर ते पाणी सोडते ते आहे होऊन जाते पतलं होते मग पीठ म ते कडक कडक खायचं आता मस्त फोड्या करून घेतो पहिलीच तर कि ते गॅस गेला आहे शेगडी वर पटकन होत नाही ते दुसरी शेगडीने हे ते अ काय शॉट नाही लागत ते अशी पुरी प्लेन आहे ते
हा प्लेन वाली कितीचे आणली ते ते
तीन हजाराची
पहिलंच माहित होत विचारला तवा हा कॉल करीन म्हणून
फोन आला का
फोन आला पण आता तो जर फोन उचलला तर मग हा कट होईल ना
नाही नाही कट नाही होत
नाही हो ना मग वडूवरर रायतो कर स्किप हॅलो
हा बोला
मला असं वाटलं कटतेस काय मी आतापर्यंत कोणाचाच फोन नाही उचला ताई म्हने की कटते म्हणे फोन
नाही कटत नाही ते मी न कंटाळा चिकूच्या पप्पाचा जास्त फोन येता ना तो बि फोन जॉइंट आहेय ते सा नंबर भी जॉइंट आय ना हच्यावर तर मग मी अस ला टाईम तर मी त्याच्या फोनावर करते मग ते तर फोन येत असता मग ते उचलता बीग फोन काही कट होते म्हणून मण माहितीय व्ह्यो फोन कट नाही होत
हो का हे बा त्या बा दानापूरच्या तईनच सांगितलं मले म्हणून मला माईत फोन जर उचलला ना तर मग फोन हा आपला कट होऊन जाते
नाही मग तिकडे ज्या बाईनं कट केलाशल फोन त्याच्याकरता त फोन कट झालाशेल
हा आता एका एका संग बोलून एक एक नवीन नवीन नवीन नवीन नाहीत पडते कोण काय सांगते
हा
हां
त्याच्या फोन आता ते लागतच नाही खोलतच नाहीत
नाही काय
नाही तो फोन तसाच पडलाय आहे मग त्याच्यावर फक्त नसत मी फोन लावला तर लाव नाही मग राहिलं तथे असंथ कामातच असत आ
हम्म
ह हा फोन मी ना आता परत नवीन घेतला म फोन खराब केला ते शिकू ना ते कुलरच्या टपातच टाकून दिला त कोणतीिनं
सांगू माहिती
हा मी फोन पाहतच राहिली कुे गेला कुठ गेला तरडलोक त्याच्यात पुरं पाणी घुसलो तो फोन मग काही चालूच होत नाही होता चालूच नाही होत होता मग मी काय केला
कंदेला कुलर टपा त्याक
ह
हो चालत चालत गेली शेन टाकून द्याला
तिने टाकून दिला त्याच्या आधी ते म्हटल हे मी पोळ्या करत होती
हा
मतला त कता अ मग पोळ्या करतो विच्यावरवर फोन देेऊन देतो आता आमचे मेसचे डबे होते लावेल
हम्म हम्म
मीडा बे कर मिर्ची
हा हम
मग त्या चिकून मी कामात असताना ते चिकून फून पाण्यात टाकून दिला मग काही लक्ष नाही ह फन पाहतोच बसली पाहतोच बसली कुे गेला कुठ गेला पाहि तर पाण्याचास््टापार होता
ोश ह ना
चार्जिंग ते लावून पाहिला त्याला त्याच्यात पुूरं पाणी खराब होल तर अजून त्याच्या शॉर्ट झाला
अरे
पूर्ण खराब झाला नवीन
हा हा ना आता कितीचा घेतला मग
आता सोळाचा घेतला
हा काय
आता एकच महिना झाला या तरी बाईकने त्याला पाळण लावला
हा का
आणि नाहीईकला तर मग कल्ला करते
हा लेकर राहिले पहिले फोन पाहिजे बाई
मग
कुणाशी वय तर ते रे गमत नाही फोन असला की सगळं काही आहे
ह हम्
रात्री त बेला फोन तर पाहतात ते
मग तर रात्राभर पाहता याची काहीच गरज नाही कशाचीच गरज नाही
नाही नाही जेवणाची नाही कायचीच नाही गरज नाही बस पायताातच टुकटुक
इले नाही समजत ना अजून क ते ए काही पाहत नाही तिचं मन असलं तेवढं पाहिलं बस क मग नाही
हा का पाहितेे पण
म्ह पायती
हा
हम्
आता तिले थोडं थोडं पाहतेे मग ते तिच्यातच मस्त देते
हा
सवय लागून जाते ते पायाची आपण गुंतव्यासाठी तेले फोन देतो ते चांगलेच गुंतून जातान.
हा
अनं तेले फोनच पाहिजे एनी टाईम
मग ते खाताना फोन जर कधी फोन नाही झाला कणय जेवन नाही करणार.
हा.
असा हाय तेस
अशी का तशा सर्वी लेकर अशीच आत
हा आता हे बाईचं काय अजून समजलं नही पण आता ते फोन मागते तर आहेच तिचे ही पुढे कारोबार तसाचं
कारोबार तसाच आहे तो पुढे
मग काय त
आता तर थोडा थोडा पाहितीस बाई
हा. मी ते कसं आहे तचं मी ना जर लो फोन नाय घेत ना हातात ते तर लो पाय ना मी जावा फोन हातात घेते मी जावा पाहिते फोन त मना नाय तू नको पाहू मग मी पाहिन.
हा हा.
आस हाय
बरोबर हाय - आता तू प पोळ्या करायला लागले की ती पोळ्या करते.
हा पोळ्या करती.
पीठ किती साजरां चुरत जाय त्या दिवशी
ते चुरेलस हिण ते तिच्या वर मस्त तिने हात फिरवले
सगळं करते ती
हा.
भांडे आपण भांडे घासत सभा आहे ना
अबी पी व्हिडिओ पायलान मी तिचा
हव का
हा म्हटलं पाय कशी पीठ चूरू राहिली ही मस्त पैकी तेै लमपूण चूरे
न्हाय आपण भांडे घासत असलो तर भांडे घासते. कपडे धुते कपडे तर इतके मस्त धुते ते
हा
हाव एकच कपडा तिच्या याला तोच धुते ते पुरा पांढरा फटण निगते. मी काय करतो तिची चडडी जास्त गालेल असली की नाही पांढरी गे कोणती घालेल असली की ती घेती सगळं धूवून देते धूत बसते पण काढते मस्त त पांढरी पटत केली साबण बी लईस लावते ना मग
हा ना.
साबण लावते दगडावर चोळते त्याले साबण लावते दगडावर चोळते अशी करते ते आपला पाहुन पाहुन मंग चडडी कस ती द यान ते साबणांन जास्त पांढरी फटक निघून जाते असं करते मग मी
हाव काय
जे गाद्याल असते मंग तेच देते.
बरं तिचे हाताचा व्यायाम होते. सवय लागते, कपडे चांगले निगता सगळी काम होता.
हा. भांडे मी भांडे घासत असेल ना तर मंग म्हणते तू उठ
हा
हा मण मारून मारून म्हण उठ
हा
हा मग मला घासू दे मी तरलोक बसणार मी तरलोक काहीच नाही मी जा भांडडे्या घाशाला बसली क त्या बरोबर येत मी पोळ्या टाकायला गेली बरोबर पोळ्या टाकायला येते
मग आता ते मोठे पण तेच आहे मग आता तू कामाला लागेयच्या पहिजे ते काही कामाला लागत नाही
ह
ते मम् ममी लागेन तेव्हा मी लागेन कामाला
हा
हा असंचय ते
थोडाफार सहारा भेटलाली की बाईज पत जाण
थोडाफार तर भेटते एवढ
मग शाळेत गेल्यावर काय आली काय होती
शाळेत गेल्यावर नाही मग पण काही ना काहीतरी सारा पोरीच नाही वेगळी गोष्ट असते
हा अ ना
ते किती अभ्यासात असो ह कती जाला टाम पा ब तकू
हा
हा
चला आता दहा मिनिट व्हायच लू ह म आम्ही सांगतो आता दहामिट झाले की नाही तर
हा
कट कर जाला
हा
झाले दहा मिनिट
झाले ह आता डायरेक्ट नवले करीन फोन ह
हॅलो
हा म्हटलं नऊ वाजता करी म्हटलं फोन
हा आं